हॅलो लागला की. तुला ते साधा कॉल चालू असल्यामुळे झाला असल बग तस.
बहुतेक तसंच काही तर असेल प्रॉब्लेम.
काय बोलालतो मग आपण? फोनच फोन असा आहे, हा तेच अशा हिशोबाने फोन घेणार आहे गं. एक अजून एक जॉब लागून एक दोन तीन वर्ष जाईल असा हिशोबनं. चांगलाच घेणार आहे ते विचार चौकशी करून सांग मला. कॉलेज चालू व्हायच्या आधी घेणार आहे.
सारखं सारखं कुठं घ्यायचं होतय सांग?
तेच की आता ह्योच फोन कवाचाय बघ मी नववीत असताना घेत लेला ह्यो फोन फ्लिपकार्ट काय अमेझॉन वरन ऑनलाइन मागवलेला नऊ हजार ला तेंव्हा.
हम्म.
कसला चाललाय बघा आणि आता कस ह्यो पण फोर जी हाय ग.
हो आली रेंज
हेय कसा फोन फोर जी आहे. हा तेच आणि परवा तुला बोललो नाही होय ग व्हॉटसअपच बॅकअप घेतलेला. ऑटोमॅटिक सर्व डिलीट झालेय.
हम्म. तर तेला सहन होत नसल ग जुना झाला ना लोड होता.
काय माहित जीमेल वरच सगळंच बॅकअप डिलीट झालं म्हणजे मेसेज आहेत. पण व्हिडिओ फोटो सगळे डीली माझं मी कस माझं व्हट्सअप मीडिया्हिजिबिलटी बंद आहे ग आपल्या ट्रिपचे तेन फोटो याचे त्याचे सगळेच फोटो व्हाट्सअप ला होते थोडेफार. फार सेव्ह केलेले होते ते होते बाकीचे असे सगळे ते सगळे गेले.
मग घे आपण भेटल्यावर देतो की तुला फोटो.
मग आता तेच म्हणलोय मी आता जर लॅपटॉप वगैरे घेतलो कनी तेव्हा मग घेतो तुम कुणाकड तर ज्याच्याकड स्टेफीकडे तर आपल्याला केवढं फोटो आहेत.
होय तिचा एकदा मोबाईल घेऊन सगळं फोटो घ्यायला पाहिजेत.
तेच म्हणालोय मग मी तेच म्हणलो. आता काय करतो लॅपटॉप वगैरे घेतलो कनी एकदा येत हे जायच तिच्या घरला तुला म्हणायचं सगळ फोटो दे.
माझ पेनड्राईव्ह मध्ये घेतलं तरी चालत.
हा तुझा पेन ड्राईव्ह ला चालतेय बग तस तुझ्या पेनड्राई्ह ला एकदा घ्यायचं आणि तेच मग सगळ्यांना द्यायचं. कारण माझ्याकडे आपलं ते येसवायच ट्रेडिशनल डे च फोटो नाही आहेत. आपल्याल लयी कुठलं कुठले फोटो नाही आहेत माझ्याकडें डिलीट झालात सगळं.
एस वाय च ट्रेडिशनल म्हणजे ते व्हाईट साडीतलं काय?
हा व्हाईट साडीतलं तू तर मला दोन वेळा फोटो पाठवलेलीस ते तरी पण डिलीट झाला.
अ छानलाते फोटो आपले. आणि त्यात आणि हा आणि त्यात पूर्ण ग्रुप आहे आपला.
हा तेच की ते एकच तेच फोटो असाय आहेत की ज्यात आपला पूर्ण ग्रुप. आणि ते ईदच एक आहेत आणि कुठलं अजून आहे सोड असे.
नाही ग कुठे तर कोणत राहिलच.
हे जय खायत की आपलं फ्रेशरच का कुठलंसवायच फ्रेशरस सुद बा.
नाही अर्पिता त्यांचा सँड ऑफ होता बहुतेक.
हा वाटत हा ते चॉकलेटी आपण साड्या नेसलेल. तेव्हा पण ते पण आहेत.
तिथे पण एकत्र होतो.
हा मग ते फोटो तेवढं. घ्यायचं म्हणजे काय तरी असलं तसलं तरी आपल्यापशी मेमोरी असायला पाहिजेत ग.
होय
आता आपण लांब एकमेकांपासून गेल्यावर आपण तेच बघून गप्प बसायला लागणार आहे आपल्याला.
हम्म बरोबर.
म्हणून म्हणून म्हणलं आता घेतलो का लॅपटॉप एकदा कॉलेज चालू व्हायच्या आधी जाऊन ज. घेऊन यायचं ती पण पुण्याला घेतली तर काय भेटन होणार नाही आपलं.
हम्म
हम्म
अ मग आणि एकदा आपण सगळे आपापल्या कामात बिझी झालं कि ते होतच नाही ग.
होयच की आणि फोनवर बोलण बिलण एक वेळेस होऊ शकते का आता सगळे हॉस्टेललाच असणार. बोलल्यावर काय.
तरी पण ग तरी पण असं आपण म्हणतोय रिकामतं. काय नसते आपापल्या व्यापात दिवसभर वैताग घेऊन रात्री कधी येऊन झोप. झोपलो नाही तरी आपण मोबाईल गून बसल ख.
एक वेळ फोन वर बोलला होई. चुकते ग त्याच्याने नव्वद ऐशी टक्के चान्सेस भेटण्याचे काहीच चान्सेस नसतात कारण हे जास् सुट्टी कवा असत्या, त्याला केव्हा सुट्टी असत्या सगळ्यांना एकत्र सुट्टी येईलच असं नाही.
तेच की होय बरोबर आहे.
एक वेळ फोनवर बोलन होऊ शकते. आपण कधी तर चुकून कॉन्फरन्स कॉल केलंय पाच-सहा मिनटं बोललय. असं होतय खरं ते भेटणं होत होणार नाही. नाहीस ती पुण्याला गेली तर ती काय येणार नाही सारखं-सारखं. आली तर महिन्यात न किंवा कुठला तर सणाबिनाला येणार.
तेच की.
तू पण पुण्याला गेलीस. तर तू कुठल्या सणाला येशील. एक तर गणपतीला असशील किंवा दिवाळीला येशील. ते पण पेपर. बीपर नसल तर येनार.
आणि आता असलं प हे सगळं कॉलेजांच पेपर सुट्ट्यांमध्ये असत. त्या नाहीतर कुठल्या तर सणा सणाला-बिनाला अस.
हा तेच की माझ. कस मी जर हथला इथं घेतलं तर. मी काय हितल्या हित येऊन जाऊन जरी सन-बीन असला मी हथला येऊन जाऊन. केल्यावर होऊन जातय ग मॅनेज तस पुण्याच म्हनल्यावर येऊन जाऊन मग काय शक्य
होय किंवा आम्ही आलोय आणि तुला फोन केलो ये अस अस.
हा मिळू शकतोय किंवा आपणच कुठ तर मग कोल्हापूरला सांगलीला अस तुम्ही आलाय आपण तिकडेच फिरलोय अस पण होऊ शकते.
बरोबर.
तसं पुण्याच होऊ शकत नाही ग. लांब ते लांबच होतय.
तू येत जा की पुण्याला कवा तर मग.
येणार की जर इंटर्नशिप-विंटर्नशिप जर मिळाली की नाही मी एनसीए असताना. मग आलो की येऊन राहतो तुमच्या पाशी तुम्ही जर पीजी बीजी घेऊन राहियला असला तर येतो.
पीजी तर अलाउड नसते. फ्लॅट घेऊन राहिलो तर आलं तर चालत.
राहायला असं नाही ग. पण एक दिवस आलोय केव्हा. माझी आत्ती आहे तिकडें तिकडे. तुझ्याकडें आलोय तरी तुमच्याकडडे आलोय हे झालंय असं चालतय ग
हम् परवा गेलतीस नव्ह तू पुण्याला.
नाही कुठलं गेलं मी जायचं-जायचं म्हणल. परत ते आत्तीची पोरत तिथ होतीत. परत म आत्ती पण शिक्षिक. अगं शाळेवर मग ती नसत्या घरात. मग काय करून म्हणून राहू दे म्हणलो.
हो तो तिथं जाणार आणि काय तिथं कोण आसपास आजूबाजूला घरात ते.
मस्त आहे. आणि ओळखीच पण नाही ग त नवीन. घर घेतल्या कनी नवीन. तवा पासून मी गेलोच नाही आहे. त्यामुळे कोण ओळखीचं नाही तिथं काय करू मग. तर तिज पोरग पण दिवसभर ब बारावी आहे ना, आता त्याची त्यामुळे तो दिवसभर सकाळी सात ला गेला कि, रात्री साडेनऊ ला घरला येतोय. त्यो पण नाही आ तिची पोरगी येत्या दोन वाजता खरं, तिच सकाळचं स्कूल असतंय, त्यामुळ ती दुपारी आली की झोपत्या. ती बारकी हाय, आता आठवीला काय तर हाय, ती झोपत्या.
आणि त काय त्यांच्यासोबत काय बोलायचं मग?
तेच की, बारकी बरोबर हा, आपल्या वयाचं कोण तर असलं तर, चालतंय ग.
हम्म.
मग आती पण नाही दिवसभर, आली तर ते दुपारी चार पर्यंत येणार झोपणार
आणि आत्तीसोबत, तू काय करणार हाईस?
होय तेच की, होय काय तरी आणि जेवण ब नवीन, हे ते करीन बाकीच काय करणार आहे? करून करून
होय.
तुम तुझं कसं मामाच्यात सगळी नसत्यात कनि, तस सेम तिथ हाय.
हा म मग बरोबर आहे सोड, म काय गमत नाही. नाही काय नाही?
तेच की आणि फिरायला, करायला जायचं म्हणलं, त्यांना तर सुट्या पाहिजेत
होय शनिवार, रविवार कवा तर आणि ते पण सांगू काय? तर आता एवढ्या लांब गेले म्हणल्या, लगेच तर सोडत नाहीत मग. काढदिवस तसच बोड होत राहायला लागतय.
अस जायला पाहिजे की शुक्रवार जायच म्हणजे लगेच शनवार रयवार सुट्ट्या असतात दोन दिवस फिरून आलं की परत आठ दिवस बोर होत पडायचा शनवार रयवार फिरून यायच आणि परत घरला यायचं.
तसा जात नाही ते बई बोर होता अजुनला किती?
दिवस जात नाहीत व्हय तस आपल्या घरात एक आपण काय पण करू शक ग जरी बोर झालं तरी आपल्या घरात बोर होत नाय बघायचं कधी पण
हम्म होय.
तेच की आणि बोर होत नाय कंटांळा येत नाय म्हणजे दुसऱ्यांनंच्यात गेल्यावर कस असते की लिमिटेशनस असतात ग.
करायच नाही ते म्हणजे आपल्या आपल्याला असय क हे कसं करायचं ते आपण घरात काय काय पण काढत बसं बसलो का तर करत बसलो काय पण चालतय.
करून खाल्लो पटकन त्यात टाइमपास केलो.
हा ते पण चालतय फोन पण घेऊन बसू तस बाहेर गेल्यावर फोन पण लय घेऊन बसू शकत नाय.
कोण तरी असतय आता बहिर घरातन गेलं तर कोण तरी असतय.
तेच की,
बाकी काय मी पण आता गेलतो आठ दिवस ट्रिपला रामेश्ववरमला
होय तू गेलतीसं बघितलं मी स्नॅप मला नेटवर्क नसल्यामुळे ते सगळं स्नॅप पण उघडणात तुझं अजून राहिल्यात तसच
मस्त आहेत मस्त आहे अग रामेश्वरमपेक्षा कनय म दुराईचं ते आहे का नाय मंदिर मीनाक्षी अम्मा टेम्पल
ते कुठलं तर पाठवलेलसं ते कसलं भारी टेम्पल मी बघितल सोड असं छान दिसतय बघ
आणि आतना तर तुला सांगू काय ते पूर्ण मंदिर फिरायला अडीच तास लागतात किती मोठं मंदिर असेल विचार कर एकशे एकशे सत सतरा किलोमीटरच बांधलेलं मंदिर आहे आणि किलोमीटर म्हणतो एकरच आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि मोठ्ठाच्या मोठ्ठा ते मीनाक्षी आंबा टेम्पल म्हणून हाय लय छान हाय लय छान हाय हम्म पाय दुखतात बई फिरून फिरून फि रून आणि एवढंच छान कनय कंटाळ पण येत नाय बघायचा.
ते असं कधी फिरलेलं तर नसत असं काही तर चांगलं चांगलं बघाला असाय तसंचं येतंय
तेच किया मला लय आवडलं. मस्त होत आणि परत ते धनुष कोळीला गेलतो इंडियाचा एंड पॉइंट आहे ब ति म त्याच्या पुुढं भारत सपतय ते पण लय खतरना हा का वाव वाव असाय एकदम -
खरंच की असते या पुढ लगे श्रीलंका चालू होत्या.
बघून असं बघतच बस
ब खरंच की आम्ही बघत तेव्हा चं बसलेलो लय वेळ बसलेलो तिथं आणि एवढं छान बीच आणि त्यात काय आहे एका बाजूला बे ऑफ बेंगॉल आणि ते एकदम खवळलेलं समुद्र आणि एका बाजूला रामेश्वरमच ते अ कुठलं तर समुद्र आहे आणि ते एकदम शांत इकडं एवढं मोठ्या मोठ्या लाटा एका बाजूला आणि एका बाजूला एकदम नदी सारखं पाणी शांत.
ते ते रील ना ते येतात की ग दोन असं एक तिकडचं हे तेच असेल, ते मग तिथलं.
असं इथ मधी बॉर्डर दिसत्या एवढी बघ छान वाटतय की नाही, बघायला बापरे! अ लई छान वाटतय आग.
फिरायलाच जायला पाहिजे म नुसता एवढा सुट्ट्या होता कायच केलं नाही आ जायला पाहिजे होत कुठं तर,
हो मला अजून पण फिरू वाटलय घरात बसून लय कंटाळा आला,
तू तरी फिरून तरी आलास मी तो सुट्ट्या पडल्या बसून कुठ नाही आहे बघ
हो कंटाळा आला मी मुंबईला गेलो,
आणि मी पुण्याला गेलो त्यानंतर मग रामेश्वरमला गेलो महात कलंगडला गेलो
तेवढ तरी फि मला इथं कुठे इथलं आहे तर साध जनता बँकेपर्यंत जाऊन माहित नाही आता सुट्ट्या पडल्यापासून,
झाल्या्याशी
कुठली काय आणि जरा खाली आलोय,
त्या आम् आता फिरून आल्यावर परत काळी लय काळी झालोय आणि पिंपल्स पण आल्यात लय,
पिंपल्स मला पण सेम ते उष्णताने क उठटा लागले सगळं अंगावरन,
हम घर अगदी बसून व्यायाम नाही झाले की उष्णताच होत्या अग
हो तेच की आणि आपल्याला पण फिरायला जायचं जायचं म्हणून काय नाही सगळं राहिलंयच,
हम्म होय, च तुरे बोनासाईडचं काय ठरलं,
उद्या जाऊया की,
चालते की उद्या गुरुवार माता जर उद्यात जायचं तर थांम कि सर येथील म दधोन्ही एकत्र जाणूया, ते पहिला कॉलेज मधन बोणा घेऊया दोन-तीन ला जाऊन त्यानंतर. क्लासला जाऊया तिथंन डॉ ते सगळं घेऊया कागदपत्र मग. तिकड खायला येऊया. किंवा मग कॉलेज मधन जाताना खाऊनच जाऊया.
हा तेच म्हणालतो उलट लांब पडणार आहे मला.
हा ते मग. कॉलेज मधन जाताना खाऊनच मग सर्टिफिकेट आणायला जाऊया.
चालतय तसं करूया.
हा ठीक आहे. ठेवू काय.
कट होतोय की थांब.